हॅलो
हा येतो ना आवज.
हो हो येतो की बहीणीला कॉल केलेला पण तिला काही कॉलच लागेना मग म्हटलं आता राहू दे. हे दोन झाले की.
दोन झाले का. तुम्ही तर म्हणेना होत जाऊ नको. पहिला सबमिट.
होय पहिला झाला नव्हता आणि मग अशी एक तो तीन मिनिटाचाच झाला ना.
हा मग तो पण सब्मिट केला तुम्ही.
नाही नाही कॅन्सल केला. टेन मिनिट्चा करायचंय. हो
हा मग एकच कॉल झाला. ना आपला आता
नाही दोन झाले कि हो मगाच्याने
तुम्ही तर म्हणता ना पहिलंच होत.
मग तरी पण दोन झाले की हो मी दोन वेळा केला. तुम्हाला कॉल
मला असं वाटत नाही मला काय वाटलं तुम्ही पहिला सबमिट नाही झाला. मग तो कसा काय धरता.
हा हा नाही नाही स त्याच्यावर पण दोन वेळा बोललोकी आपण ह
हो का ह माझ्या काही लक्ष हा ना तेच ना नाही मला काय वाटलं. तो तीन मिनिटांचा तुम्ही सबमिट केलाकी
नाही नाही तीन मिनिटाच पण नाही सबमिट केला. बघते की आता ह्याच्यावर समजतय की किती वेळा केलाय. त्यावरून कळतंय.
हा ना ते काही नाही मुलं आले होते. ना तीआली क्लास वरून मग तो पण मग त्यांचात म्हणून थोडा उचलला नाही तुमचा नाही नाही ते कम्प्युटर क्लास लावलेला आहे सुट्ट्या म्हणून
हा हा हा हा म्हणून होय. एम एस सी आय टी चा वगैरे का.
हम्म हम्म हम्
ह हा हां
बसल्या बस हा तेच ना नचत टीव्ही बघतात. तो मुलं घरी असत. काहीच करत नाही. स टी व टी
नाही तेवढं काय तास दोन तास केलेलं बरं
ना
होय होय जवळ आहे काय मग,
हा नाही सोडायला जावं लागतं सोडायला जाते. पण आज आली मैत्रिणीं सोबत, नाही तर सोडायला घ्यायला जात असते एक दीड किलोमीटर आहे. हा पण आज आज तिने मला सांगितलेल होत आज रविवारी म्हणे मी मैत्रीणीन सोबत
हा हा हा मग चालतय आउट साईड ला जरा असले की प्रॉब्लेम येतो.
आउट साईड नाही पण ये उनमुळेच सोडायला जाते घ्यायला जाते. ऊन नसल तर काय वाट त नाही मुलं जातात येतात जवळ आहे. तेवढाच वेळ जातो.
आम्ही जर आउटसाईडला राहायलाय. आणि इत जवळप्लास काय क्लास वगैर नाही आम्हाला पण सोडाय जाय लागतय, आणाय‌ जाय लागतय.
नाही आम मी पण शाळेत क्लासला सोडायलाच जाती घ्यायलाच जाती आजच ती म्हटल्या म्हणजे अरे एक दिवस आठवड्यातून एक दिवस ती म्हणते मी रविवारी येते चालत चालत मैत्रिणी असत ना मग गप्पा मारत यायचं असत. एक दिवस
हम्म आमचे दोन्ही पण जाताच खरं सकाळी तेवढा नाही वेळ मिळत ओ सोडायला जायचं सकाळ सकाळी लई गडबड होते. हम्म नाही रिकव चालत जातात. मग दोन्ही पण हे बरं पडतय. होय टाईम वर कस जातात ना? जरा लवकर जातात, तेवढंच प्रॉब्लेम आहे.
हा नाही मी सोडायला पण जाते शाळेत सोडायला जाते घ्यायला जाते आणि क्लास क्लास जातात त्यांच ते क्लास जवळ ए‌
हा हा मग चालतय तरी पण दिवसभर धाव पळच हो.
हो मग काय बर ये तेवढंच बरं असतं घरा बाहेर पडणं ह.
होय. वेळ पण जातोय. होयन बसून पण वेळ जाईत नई की आता. काय करणार आग?
हा.
आणि काय आता कुणी कॉल केला नाही का तुम्हाला?
नाही आता नाही ते एक जण आहे पण त्यांचं ना बाळेत मग ते थोडस बाळाचा अंदाज घेऊन करतात. काही नाही त्यांचा माझा एकच कॉल राहिलेलं आहे आता म
होय. आ हा हा हा. ये तुमाला का लिमिट च नाही त्यामुळे तुम्ही कुणाच्या पण कॉल रिसीव्ह करू शकताय. असं काही नाही हा तुम्ही काय असं म्हणजे तुम्हाला काय तो टास्कच आला नाही ये त्यामुळं
म्हणजे ते दो त्या दोघींचे चार चार कॉल झालेले येत. एकीच पाच झालेले एक की चे चार झालेले. तर म
हा हा म अनेकदा वगैरे करतील आता त्या तुम्हाला माझ पण मगशी कसं ये आता येत होता परत केला तर ती काय रिसिव्ह पण करे ना चालू असेल मग तिज पण काम म म्हटल आता राहूदे. संध्याकाळी करेल ती आमचे पण तीन, चार चार झालेत. म्हणजे तिनं पण चार केले मी पण चार
हो ना नाही आमच्या त्या माझे त्या दोघींशी च एकीशी चार झाले. एकीचे पाच झाले तर तीज्याशी पाच झाले ना ते आता करणार होती पण मी तला सांगितलं आता तुमचं चालू आहे ना म्हटल थांब थोडंसं आणि आणि जी चे चार झाले ना ती काय म्हणते कि मी तुम्हाला चार केले आणि एक जणीला पाचवा केला झालं म्हणे असं असतं का ओ मला काही कळतच नाही का? अ ती तेच म्हणते मी तिला तेच सांगते आगं असं नाही म्हटलं
ते सबमिट केल्यानंतर आणि पुढचे येतात की
ते झालं पण ती म्हणते की तुमच तुम चार झाले. आणि दुसऱ्या एकीला पाचवा के ला म्हणे बस झाला असं म्हंटली असं थोडी असतं ना मलाच वैयक्तिक मला सहा करायला पाहिजे ना त्यांनी
होय, होय, होय. तुम्हाला सहा करायचे म्हणजे पाच पर्सनला आपण सहा, सहा करू शकतो. ते
हा हा हा सांगते मी त्यांना आता हा बायकांना नीट ऐक कोण नाही नीट वाचून नाही घेत काहीच नाही अर्धवट माहिती असते सगळी
हा नाही कुणाला पण करू शकतोय पण एकाच प्रसंग आपण जास्तीत जास्त सहा वेळा करू शकतोय
हो ना
हा अस म्हणजे दरवेळी कोणा अवेलेब ल होणार ना एवढे तीस पर्सन कुठे शोधणार आपण. पण त्यामुळे एका पर्सनला सहा वेळा करू शकतो आता मी कालपासून वेगवेगळे केले. प्रत्येक पाच सहा कॉल प्रत काला वेगवेगळ कोण अवेलेबल असल तेव्हा
मय माझे त्या दोघींशी व्यवस्थित झाले, तुमचा एक तिसरा व्यवस् चालू ये. आणि नई तर ती एक जण ये ना, ती एक जण तर तुम्हाला सा सांगितलं ना इतके अ इत दोन तीन मिनिटं बोलायची आणि ठेवून द्यायची स
हा होय होय होय, हा ते मगाच्यान मला पण कोणतरी म्हटल की त्या बोलतच नईत आणि कॉल उचलतात, रिसिव्ह करतात आणि ठेउन देतात आणि आपली आपली कामच करत बसतात म्हणून
हो हो हो मग मग त्यांचे नंतर येत होते, पण मी काही रिसीव्हच नाही केले म्हट ल मरू द्या. कसं ये कारण उपयोग नई होणार ये. त्यांना पण होणार नई ना, मला पण नई न मग
हा दोघींचे पण रिजेक्ट होईल ना मग, तुमचा पण वेळ वाया आणि त्यांचा पण वेळ वाया बरोबर आहे, केलं तर व्यवस्थित कराय पाहिजे ना आणि मी पण पहिल्यांदाच केला, त्यांनी म्हटले नाही मी सगळेच क पूर्ण केले, आ आणि मी अवेलेबल हाय तुम्ही माझ्याशी बोला आणि पन्नास सेकंदच बोलल्या आणि फोन ठेवला त्यांनी अवो अक्षरशा आणि परत लावताना उच उचल्ला पण नाई, डायरेक्ट कट केला त्यांनी, तीन चार वेळा ट्राय केला अवो उ त्यांच्यामुळे आपलं पण नुकसान नव्हे. म बोलायचंच नसेल तर रिसिव म्हणजे स चा वेळ सांगायचं ना मला वेळ नई किंवा बोलणार नई, आधीच सांगायचं ओ असं कशाला करायचं. व्हय कणी
हो.
तर काय नि परत नाय, उम माणूस म्हणजे किंवा रिप्लाय तर देतय काय कॉल एक्सेप्ट करायलाच तयार नईत त्या मग म्हटलं राहू दे आता तिकडं
तुमच्या हं हा असा टास्क आधी कोणाला आला होता. तुमच्या ओळखीतले आला होत का? नाही का? हा.
सकाळ पासून ज्याना कॉल केलाय ते म्हणत होते, आम्हाला पण ह्याच्या आधी येऊन गेलाय.
हो का? मग त्यांना पेमेंट कसं आलं काही सांगितलं का त्यांनी
ते काय सांगाया नाही हो नाही. ते काय सांगा त्यांनी दिलयच ना क्लियर कि आपण आता सबमिट केल्यानंतर कस तपासणी होतेच की तपासणी झाल्यानंतर मंजूर झाल्यानंत तर मग ते पेमेंट ठरणार आहे म्हनून
किती आठ पंधरा दिवसात का?
तेच दाखवेल. कि मंजूर झाल्यानंतर होतेच कि ते आपल्याला कळते की
हो आता किती दिवस आहे याची तारीख
काय सांगितलं नाही हो तस विचारलेलं कुणीतरी किती दिवसात कम्प्लीट करायच?
हो विचारलंय पण काही रिप्लाय नाही ह.
रिपलायच काय दिला नाही पण केलेला बर हाव. मागच्यावेळी मला लई लोड झाल.
हो ना नंतर लोड येण्यापेक्षा ना करून घेतलेली बर अस
हा आणि एवढा म्हणजे तसं तसं मोठंच आहे हे काम दहा दहा मिनट म्हणजे आता तुम्ही एक तुम्हाला आला नाही म्हणून चालते हो दुसऱ्यांना केलं तर त्यांची पण दहा मिनिटं आपण ऐकून घ्यावी लागतात नाही. म्हणज प्रत्येक कॉला जवळ जवळ अर्धा तास जात. तय म्हणा.
हो बरोबर आहे ना
हा एकच म्हणजे एकाच कोलला अर्धा तास गेला हो
हा हम्म
असं किती मग दिवसभर तास आपण किती वेळ काढणार आहे. आठ दहा तास तर काढू शकणार नाही.
हम्म आता आपलं आता आपला तिसरा चालू यथ आपण कधीपासून बोलतोय. मला वाटतं आपण साड्या अ एक पासून बोलतोय ना
होय
हा
तेच की आता तिसरा कॉल चालू आहे. मी तुम्हाला बघते आणि सांगते की काय कितवाय तेे मग नेक्स्ट केल्यानंतर, तेच की नेक्स्ट कॉल केल्यानंतर मग सांग तुम्हाला मुलगी जेवली की नाय ओ?
हा नाही ती नाही अजून नाही जेवली, आली आणि कपडे बदल त येत हात पाय धुते म्हणे जेऊन गेले आता थोडा वेळाने जेवतील आता दोघांना देते.
हा हा हा ह आमची पण गायल्यात गावी म्हणून शांत आहे. इतील आता होय इतक्या वेळच येते आता ठीक आहे, मला पण आता एक मैत्रणीचा कॉल या लागलाय
अ पण अजून आपले आपलं ना अजून आपले कंप्लीट नाही झाले बंधना करू
होय नाही तिला सांगते की, मी फक्त तीला सांगते हा चालू आहे तुमच्याशी म्हणून तुमच्याशी कंप्लीट करते आणि मग तिच्याशी बोलते ओ ती आणि वाट बघत बसायला नको
नाही आधी हा कॉल पूर्ण होऊ द्या आणि नंतर तिला बोला असं
हा तेच की चालतय, ठीक आहे तुम्हाला करते आणि परत हां हा ओके.
हो हो